हो हॅलो कर गुड मॉर्निंग झाले की हां.
गुड मॉर्निंग, झालंय आमचं तुमचं झालं काय गुड मॉर्निंग?
हो रात्री काय पाहुणा एक आले घरात.
बर कोणआलेल?
ते अ यांचे कोण ते? आपल्या हाौसाई नाही, हौसाईच्या बहिणी. दोघी जनी. राहिल्यात न्हव. त्यात पाणी एक दोन दिवस आललं नव्हतं.
हा हा मग
त्यांनी यायला, पाणी आले.
अगं
हम्. इकडे स्वयंपाक इकड पाणी सगळं एकदम घोळ. मग मला वरती दिलेलं करायला हे काय ते आपल्याला अन् भाकऱ्या. पीट दिलेल वरती करायला मग आक्ष्या आल्यावर बघितला. अक्षय म्हंटला हा आणि काय सुरू झालं नवीन तुमचं?
हम.
जेच तेन आपलं आपलं करायचं. कोण आल पावन ते? घेतला आणि नेऊन दिला पीठ.
हा हा. मग?
असं झालं ते. मग काय झालं पुढं काय माहीत.
हम् हम.
त्याने घेतला आणि नेऊन दिला, तर मी काहीच बोललो नाही. चपात्या केलत्या काल हम् चपात्याच खाल्ल्या आम्ही. कारण एरवी जास्त काय चपात्या जाईत कुठं करतोय, भाकरीच असत्या की रोज.
हम्म बरोबर. चहा पाणी झालं का तुझं?
चहा पाणी काय झालेलं नाही कार उटायलाच वेळ झाला ना त्यामुळ. काम पण जास्त आलेय आज गॅरेजवर.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
रात्री कामाला जाऊन येऊन म्हणजे दिवसभर काम करून परत आणि घरला आला रा तरी अ किती वाजता? सात आठ वाजले असतील. परत आणि कामाला गेलीत रात्री अकरा वाजता. म रात्री तीन ला आलेत आणि आता काम आलय आणि आता जाणार. झोपच नाही आहे. वया
हा ना आणि एक पंधरा दिवस पावसाळा लागला की काम कमी येतात.
होय आहे तो पर्यंत कराय पाहिजे काय हे ऊनाचा तडाका, लागल काय हो या वर्षी पाऊस?
ह्या वर्षी लय पाऊस लागतोय. हम्म. लागतोय लय.
कसलं भारी हाय.
नाही लागतय
आधिक महिन्याचं काय मग? विशेष काय तुमच्या इकडं?
आधिक महिन्याच्या काय विशेष नाय व्हय. काल विशेष नाय हा का नाइ विशेष? तेच कुठलं काय आहे फक्त हे ते भेटायचं आणि काय काय नाही.
म्हणजे असं दोंड्याचा महिना आहे म्हणून वेगळं काय?
जोडव्या बिडव्या केल्या नाहीत मिस्टाराने म्हणते तुम्हाला शरांने केलंच काय? हम्म हम्म.
आमच्या मिस्टरांनी केल्यात की
असू दे पण केल्यात ना हो.
म आपण पण करू शकतोयच की.
राणारय होत्या उद्या कुठला वारे ग उद्याच त शुक्रवारे.
हा आज गुरुपुष्य अमृते.
कायस.
अधिक महिन्याचा गुरुपृष्ठामृत जावा खरेदी करायला जावा मला काही घेतलं नाही म्हणायचं आणि घेऊन यायचं.
ह ह ते म्हणणारच होते उद्या सुट्टी उद्या जाऊ बा.
उद्या हा उद्या शुक्रवार नाही. आहो ते बाजारात नवीन नवीन आंबा आलाय ना. मल्लिकांबा.
आमडा काय खायलायचो.
हा एकदम गोड गोड गोड अस यच आहो त्या हासाआई त्यांच्या पण झाडाच्या त्या बहिणींच्या झाडाच्या आंबा आणल्यात कसल गोडेत माहिते. लई छोटे छोटे झाडालाच पिकले तसे काय आणि आन ला त्यांनी काढून. आयेआये असल गोडे कितीेग डझन वर आणलेस. आम्हाला तीन दिल तेथ वरती मी आणि आई अर्धा अर्धा खाल्ला अक्षरला एक दिला आणि टुनीला एक. लय गोडेत आओ. शेवग्याच्या शेंगा. आणि हे आपलं. आवाज येते नवं माझा.
आलाय -आलाय.
शेवग्याच्या शेंगा आणि तांदूळ आणलाय.
तांदूळ कुठलं ते जाडेत काय. बारीकेत.
एकदम बारीक सुईच्या टोका सारख लई छानेत अहो.
हां -हां.
ते तांदूळ जरा घातले, आणि शेवग्याच्या शेंगा आणल्यात ते तेवढ्याच दोनचार आणल्यात. कडीपत्ता त्याने आणयला वेळच नाही मिळालं नाही. म्हण ते लक्षात नाही. नाही. दोन प्रकारच तांदूळेत काय एक असं काळपट आहे. आणि एक अस पांढरा धोटे. हम्म मला एक किलो भर दिलंच असल वरती एक किलो ते एक किलो हे असं.
हम्म
खर देखण पाण आहेत अहो तांदूळ
चवीला बघा आता कसयेत.
मधी एकदा आईनी आणलेलीत काय - म्हणजे त्यांना दिलेलं वाटतं आणि मी केलो आ. लई छान झालता भात एवढ वाट ते बर घातलं तर -
हम्म हम्म हम्म
मला वरडलीत. आणि काय झालं जरा त्यांने दिलतीत दोन -दोन शेंगा सगळ्यांना म्हणजे असं आंब शेंगा तांदूळ असं दिलतीत. मग अक्काने काय केली ते काढून ठेवले नी थोडं थोडं त्यातलं दिली त्यांच्या समोरच मला पिशवीत घालून. आणि आई काय म्हणल्यात माहित ते ठेव ठेव पिशवीत ठेव की इथ ठेव ती पिशवी तेच त्याला घेऊन यायलायस वरती
आणि तीन मला थोडं ते असं दिलेलं ते सांगालोय आणि - तेन मला वरडल्यात ती पिशवी घेऊन यायची नाही तिथच ठेवायची म्हणून ह त्यांना वाटलं काय खाली दिलेली पिशवी मी सगळी वरी
हा हा हा हा
बाळ उठलं वाटतं?
आवाज आलाय नाओ
हॅलो
मी काल रात्री अवनी हे करत होती कॉल करत होती. आणि अक्षय तिला शेंगा शेंगा खाऊन फेकाय लागलाय.
दंगा धूडकूस दोघांचा
म म्हणाला लागला आता अक्षय म्हातारं माणसांसाठी खाली मटण आणलेय. आणि तरण्या माणसांनी फक्त बटाटा आणि अ फ्लावर खायचा. कुरमा केलता नी फ्लावर बटाट्याच्या मी
हा हा हा हा
मग म्हातार माणसांसाठी मटण, आणलंय खाली आणि तरण्यांसाठी फ्लावर आणि बटाटा हाय मम्हणून सांगाय लागलाय.
हां-हां-हां-हां
आव रात्री काय करायचं म्हणून, पाणी पण आलतं म्हणून, मी काय केलं बट फ्लावर लावला कुकरला. आणि मसाला फिरवला. रात्री काय झालंत पाच वाजता पाणी आलं, आता पाणीच नाही. की ओ, हे उन्हानं पाणी कुठं हाय? पाच वाजता पाणी आलं, पंधरा मिन ते सोडला आणि बंद केला त्यानं. आणि नंतर कनाई सहा वाजता सोडला ते रात तरी साडे अकरा वाज्ल तरी पाणी होतं. बसवते म्हणल् त, पाणीवाला मेला का काय माहित?
काय ये
कारण कसं आय एक दिवस आडाण् तास तासभर जरी सोडलं तरी भरपूर हो त एकदमच लई सोडलं तर माणसान जेवढं साठवून ठेवाय तेवढं पाहिजे तर नई. म मुद्दाम लोकं वाया घालवतात ओ. पाणी उतवड तास दोन तास सोड लं लय झालं पाणी. नाही नस्त, आसलं तरी एवढं चार चार तास म ते काय उपयोग. बरोबरच आय त्यांच. आणि पाणी पहिल्या चढना म्हणून सगळे गावाजं पाणी गोळा करून पाणी भरलं. थोडं थोडं थोडं थोडं. आण् नंतरनं काय झालं माहिते एवढं मोठं पाणी आलं की मोटर लावायची पण गरज नाही. आण् तोपर्यंत जवाचा हाल करून पाणी सगळं भरून झालतं माझं. मी तर हांडबिंड भरून वर ते आणलं पायरीवरनं चढून.
हा हम ह मग आता आज सकाळी आलो नस पाणी
कुठलं पाणी ते
पाणी पूर्ण नदीत नदीच पाणी पूर्ण सम झाालं
होय दाखवाला कि राजाराम तलावावरची ती विहीर दिसाला
अ चौथं वर्ष असल नाही मग चौथ्या वर्षात काय होत डॅम आहे का नाही डॅम पूर्ण र कामा होते मदनगड अ हा आणि ह त ते म्हणजे तिथं जे हा प्रत्येक चार वर्ष हला काम होतय आणि अ त्यात एक हे आहे किल्ला आहे त्यात एक छोटासा ते किल्ला वगैर जातात माणसं राधा नागरी मधला
मग ना बर सगं जायच काय
हम् क नले बरोबर ओपण तरी हो कायदा ह
तुमची बारकी बघा दंगा दुडकूस तिला काय कळालंय
कितवा महिना चाललाय
हम्म आणि ते राजाराम तलाव आहे का नाही राजाराम तलाव त्याच पण दाखवाल ते न्यूजला तिथ पण एक मध विहीर आहे म्हणे ती विहीर सुद्धा दिसायलीया म्हणे
छोटंस
हम्म मग हे पण हे झालं असेल रंकाळ्यावरच पण पाणी झालं असेल का?
रंकाळ्याच काय नाही एवढंही रंकाळचं काय ते वेगळा रंकाळा रंकाळा कस साठ साठ सांड पाण्याच रंकाळ्यामध्ये पण सात काय आठ वीर्यानंतर ताई आत हायत होय मध्ये
बापरे
मध्यभागी आणि तिथं काय म्हणजे वाहत पण नाहीयचं आहे नाय.
नाहीच की तेच म्हंटलं तिथं कुठलं पाणी येत ते अस
दुसरीकडे जर रंकाळ्याच पाणी वाहत जात अस तर कमी झाल असतं.
म्हणजे जिथं तलाव किंवा हे असतंय तिथं आतमध्ये विहिरी खोदलेले असतात होय?
हा विहिरी असतात.
होय? आज पहिल्यांदाच माहित झालं मला हे.
त्यात परत बोर कसं मारत तसं बोर न होल मारलेला असत्यात.
हम्म, हम्म चालतंय मी आणि कॉल करतो तुम्हाला हा.